हॅलो हा तलीम बोल काही नाही असच बसले होते म्हंटलं. कॉल कराव तुम्हाला
अच्छा का झाला
हो तुमचा.
हो माझं पण झालं.
अच्छा मग आज स्वयंपाक काय करणार रात्री
अं अगं मी आज ना भाकरी केल्या त्यांना सकाळी. दोन भाकरी शिल्लक होत्या माझ्या मग त्याचा सुग्र हग्र म्हणत. आम्ही तुमच्याकडे माहित नाही काय म्हणतात अ हा. सुग्र आणि बाकरी बाकरीचा म्हटल्यानंतर अजून छान लागत तो खुबरा खुगरा हम्. मग त सुगरा फुगरा करून घेतला आणि उद्या तर सगळं परत. स्कूल आहे सो मग आसपट पण जे होईल ते आववरून घेततील.
अच्छा तुम्हाला मुलगा किंवा मुलगी आहे का?
हा हा मुगता आहे ना. म्हणजे तो आहे बऱ्यापैकी अ हा हा म्हणजे तो आता आहे ना शाळेत जातो ना प्रायमरी ला आहे तो मग त्याचं त्यास करतो तो बऱ्यापेक्षा तताच घरातली. काम समजात का ग दिवसभर हे कर ते कर. त्यात पाऊस असं. आणि काय झालं ग एक माझी मैत्रिणी तिचा फोन होता दुपारी.
हां
अ तिचं कसं झालेलं आहे आप आपल्याच वयाची आहे साधारण ती पण मग तिच्या लग्नाचा खूप प्रॉब्लेम झालेला आहे म्हणजे समज. त लग्नाचीथ शिकली त आणि न झा की म्हणजे त्यांच कस होत अग की हा मुलगा नो तो नुको अ शेतीच पाहिजे. नो शहरातच पाहिजे स्वतःचा फ्लॅट पाहिजे आईवडील ो म्हणव मागण्या होत्या. नको ते नको हे नको शर पण क शहरांची पल्ल्यांची यादी तयार होती की हीच शहरं पाहिजे. ही शहर नको म्हणजेशा गोष्टींमुळे मग ति लग्न लांबत गे ति फोन होत. आणि तिला त्या गोष्टींचा ना कुठेतरी एक पश्चाताप होत होता की नाही माझं खरंच चुकलं की काही गोष्टी आपण. आधीच थरून नको ठेवायला पाहिजे एक याच्यानुसार जाऊ द्यायला पाहिजे कुठेतरी ग ठीक आहे ना सगळंच रेडी आधीच न घेता नंतर मग काही गोष्टीस. संघर्षातून वाटचाल केली ना तर मग बरं राहिलं असतं असं तिला कुठेतरी आता वाटायला लागलेलं आहे.
हो ना आणि असं असतं आजकाल म्हणजे असं बऱ्याच जणांचं असतं मुलींचं. कि गावाकडे घर असेल तर तेवढं नाही चालत त्यांना शहरी पण तो राहायला पाहिजे मुलगा त्याचा इन्कम पण चांगला पाहिजे आणि प्लस त्याचं घर पण. म्हणजे तो पण बघितलं तर एक दोन तीन वर्षांनीच मोठा असणार आहे त्या मुलीपेक्षा छ ती मुलगी भले काही कमवत नसेल पण त्यािच्याकडून की अपेक्षा असते ना की नाही बाबा आणि प्लस त्याच्याकडे कार पाहिजे असं म्हणजे बऱ्याच जणांच आता असंच आहे. की सगळं पाहिजे. पण मग असं होतं की न शिकलेले ग्रामीण ज्या म म्हणजे भागात जे राहतात मुली त्यांची पटपट होऊन जातात आणि नंतर नंतर मग असं होत की स्थळ एकदा वय गेलं की स्थळ पण पटकन येत नाहीत. असं होऊन जात मग ते परत सगळं अवघड होऊन बसत.
आणि तुला सांगू का म्हणजे ह याच्यात अजून एक ग गोष्ट म्हणजे की मुलीचे तर राहतातच, पण मुलीपेक्षाही जास्त आता आईवडिलांच्या खूप अपेक्षा वाढल्यायेत. म्हणजे एक वेळ मुलगी तरी हो म्हणते. म्हणजे ती हीच्या बाबतीत तर तेच सांगते आता माझी जी मैत्रीण आहे. ना कस होत ना माझ माझ उच्च उच्च शिक्षण झालेलं आहे ना त्या शिक्षणाचा जरी भेटला ना तरी चालणार बाकी काय मला खूप हे नको म्हणजे एक तर स्थळ ना तिच्या मावशीने सांगितलेलं होतं एक स्थळ तर मुलं तीन भाऊ आहेत म्हणून तिच्या आईवडिलानी नाही म्हणून सांगितलं. मुलगा एकटाच पाहिजे. ही ही. तीन भाऊ पण नको म्हणजे अशा काही तरी अ अगदीच शुल्लक कारणांवरून पण तिचं तिचे ज जे स्थळ होत, त्यांनी नकार दिलेला आहे. आणि आता तिला त्या गोष्टींच कुठेतरी मग पश्चाताप होतो. असं आणि तुला सांगू अ का की अ कुठल्या पण गोष्टी ना, योग्य वेळेत झालेल्या कधी पण चांगल्या असतात. आता आपण भले कितीही पण आपण शिकलो. आपण आधुनिकतेकडे आता जा जातो आहोत एकविसाव्या शतकात ठीके सगळ्या गोष्टी आपल्याला मान्य आहेत. पण कुठेतरी ना एक लग्न म्हणा किंवा मुलं बाळ म्हणा या गोष्टी ज्या आहेत ना वेळच झालेल्या असतील ना तर मग कुठतरी आपल्याला पण मग बर अस ते भविष्यामध्ये असं
बरोबर मला पण तसंच वाटतं की म्हणजे निसर्ग हा कोणासाठी नाही थांबत निसर्गाचं जे चक्र आहे ना ते आपल्याला ज्यावेळी तरुण पण असेल त्याच वेळेला तरुण पण देणार आहे. ते ज्या वेळेला आपलं वय जास्त वयं वाढत गेलं एकदा जर तरुण पण गेल की वृद्ध काळ चालू होणार मग परत तो मागे आपल्याला घेता येत नाही. एकदा वय झालेलं असेल तर ते मागे घेताच येत नाही त्या मग स थोडस निसर्गाच्या हेच्या प्रमाणं पण चालण म्हणजे ती बरोबर आहे ते गरजेचच आहे. आणि कसं होत माहितये का मुलांना पण म्हणजे मग खूपं अस म्हणजे एक तर मुला, मुलींच प्रमाण मुलांच्या प्रमाणात मुलींची संख्या कमी आहे. त्यामुळ बरीशी मुल अशी बिनलग्नाची वगैरे कारण इतक्या अपेक्षाच इतक्या आहेत. कि त्यांना म्हणजे अस सिच्युएशन फेस करावी लागते.
बरोबर! आणि त्यातलं त्यात म्हणजे कसं आहे माहिती का, आता मगाशीच म्हटलो. कि अं आता आत्ता काय झालेलं आहे, मुली शिकता मुली शिकत आहेत ठीक आहे. शिकल्यामुळे मग शिकल्यामुळे म्हणा किंवा ह्या स्पर्धा परीक्षा देतायेत. किंवा एक त्यांना करिअर जे आहे स्टेबल त्याला म्हणतो ना आपण ते कुठेतरी अ अ करिअरची वाट निवडत असताना कुठेतरी वय होतच तिचं ठीकये. ही गोष्ट आपल्याला मान्य पण इथून पुढे पण मग एक तर मग लग्न उशीरा होतं. लग्न उशिरा होतं मग मूल बाळाला पण मग आजकाल कसं आहे. कि नाही एक, दोन वर्षात लगेचच मुल, बाळ नको आम्हाला किंवा ह्या गोष्टींमुळे मग कुठ तर मुल बाळ व्हायला पण उशीर होतो, आणि तू जर बघशील ना ग आता मोनोपॉस जो आहे. म्हणजे हा अतिशय संवे संवेदनशील विषय आहे खर तर पण आ आधीच्या बायकांना मनोपॉस म्हणजे वयाच्या पन्नास साहव्या वर्षी वगैरे असा काहीतरी असायचा आणि तोच आता खूप लवकर पण म्हणजे अक्षुब वयाच्या पस्तीसव्या वर्षी सुद्धा मुलंपॉज चाळीसाव्या वर्षी सुद्धा मनोपाँज म यामुळे काय होतं, की कुठेतरी एक मातृत्वासाठी तिला एक कुठेतरी अ म्हणजे मातृत्वासाठी ती कुठेतरी मुक्ती आज आजची स्त्री मग त्याच्यामुळे गोष्टी वेळेत झाल्या ना तर त्या तिच्यासाठी पण चांगल्या असतात. आणि समाजासाठी पण एक समाज पण एक व्यवस्थित चालेल ज सगळ्या गोष्टी वेळेत झाल्या तर
आता आमच्या पण एक ओळखीचे होते तर त्यांच्यामध्ये ना. त्यांची मुलगी खूप शिकलेली होती आणि खूप छान म्हणजे असं. जॉब करत होती पगार चांगला होता तिला तर तिच्या आईवडलांची अशी अप पेक्षा होती की आम्हाला म्हणजे चांगलाच मुलगा पाहिजे म्हणजे म्हणजे निश्चितच तिला कम जास्त पगार असल्यामुळ अपेक्षा पण त्यांची तशी की आम्हाला असं सगळं हे पाहिजे ते पाहिजे असं होतं. पण मग त्यांना यायची तशी की हा हे सगळं व्यवस्थित मुलाला पण पगार बर्या पैकी आहे, पण आईवडिलांच असं होत होतं की मुलगी म्हणजे माहेरी असताना ती आईवडिलांना पैसे द्यायची ना. चांगला पगार यायचा तर त्या कारणासाठी पण तिच लवकर लग्नच करत नव्हते म्हणजे असे पण आहेत की भले ती असू दे आता म्हणजे असं. अ तिच्या मुलीच्या वडिलांना पण असं वाटत गर्व असतो की हा माझी मुलगी इतकी कमवते. ठीक आहे म्हणजे असं त्यासाठी बरीच स्थळं नाकारणं किंवा तिच्याकडून पैसा मिळतोय आपल्याला तर त्यासाठी पण अशी एक एक कुटुंब आहेत की लवकर मुलीचं लग्न नाही, करायचं मग भले तिचं वय कितीही जरी असेल. तरी नाही विचार करायचा अस असं एक. ह बघितलं ना मग पण परत त्या मुलींना असं पश्चाताप होतो ना की हां मी योग्य वयात करायला पाहिजे होतं. हे करायला पाहिजे होतं कारण परत परत अ म्हणजे मातृत्वा साठी पण झगडत राहतात त्या आणि आजकाल म्हणजे इतका दवाखाना करावा लागतो, त्यामध्ये आर्थिक पैसा घालावा लागतो भरपूर म्हणजे जर काही अडचणी आल्या तर आणि असं होतं की समाजात म्हणजे थोडसं असं आहे. कि मातृत्व ही गोष्ट तिच्यासाठी पण ती सुखदायक असते. म्हणजे तिला पण ते सुख. भरपूर मोठं देणारं असतं, मग त्यासाठी ती कुठतरी हे राहते असं मला वाटतं. हा झगडत राहते म त्यामध्ये मानसिकतेवरती तिच्या परिणाम होतो. आनंदी नाही राहू शकतं असं.
आणि अगदीच अगदीच म्हणजे तू जे पण मुद्दे सांगितले ना त्यातला तुला एक सांगू का? एकतर आई आई पण आई पण हा खरंच आयु प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातलं एक स्वप्नं म्हणजे हे महत्त्वाचं स्वप्न असतं आई पण आणि त्यातल्या त्यात कसं असतं. की जसं तू म्हटली की तिची पण मानसिक स्थितीचा पण आपला विचार करायला हवा. ज्यावेळी ती बघते की माझ्या वर्गातली मैत्रिणी किंवा माझ्या माझी जी मैत्रिण आहे तिचं लग्न झालेलं आहे ती छान सुखी संसार करतं आहे काही दिवसांनी. तिला पण मुलं बाळ झालेलं आहे, ती तिच्या मुलं मुलाबाळांसोबत तिच्या सासरच्यासोबत छान! आनंदी राहत ती आहे आणि काही सणवार आला म्हणजे, म ती माहेरी येते म्हणजे कसं? जेव्हा ही कम्पेअर करत अ तुलना करते, स्वतःची तिच्या सोबत त कुठेतरी तिला पण तर एक जाणीव असते, किंवा एक कुठेतरी वाईट तिला पण वाट़तं असलं, तिच्या पण मनस्थितीचा विचार आई वडीलांनी करायला हवा असं मला वाटत.
हो आणि बऱ्याचशा ना सासरी पण असं होत? की अ म्हणजे अ दोघांच्या म्हणजे तपासण्या नाही केल्या जात. म्हणजे. मातृत्वासाठी म त मुली वरतीच म्हणजे सुन आहे म्हणजे, तिच्या वरतीच ते हे घातलं जातं की तीला. दिला जातो, म आशा गोष्टी होऊ नये त्यासाठी त्यासाठी थोडसं वेळेवर लग्न करणं हे करणं हे हे खूप महत्त्वाचं असतं मला वाटतं. कारण कसं होतं? की मुलांना म्हणजे, भले म्हणजे आता ते हा वैज्ञानिक दृष्ट्यांतर